ह.
हॅलो!
अहो कट न का ना करू फोन चालूच ठेवा जरी आवाज नाही आला तरी
कट नाही नव्हता केला ते आपणूनच कट झालत.
हो का.
याच्यावर दुसऱ्या दुसऱ्याचा फोन आलता मी त ओळखत नाही. काटकर कोण हेत? तिचा फोन येऊ राहिला होता म्हणून तो कट झाला दुसऱ्याचा कॉल आलता.
ते नाही त्याच्याकडे पाहायचं बी नाही साधा असं कानाला लावायचं आणि तसंच बोलत राहायचं.
नाही पण तुमचा आवाज बी नव्हता येत. त कॉल य
ते फोन नाही नाही आवाज जरी नाही आला तर फोन चालूच. ठेउन द्यायचं तसं बारा मिनिटं.
हव का हा हा हा हव ना. हो हो बरोबर आहे.
हा.
हो हो ना.
मग तेच मी दुसऱ्या फोनवरून हिला सांगितलं फोन लावून मी बहीमाल की तला सांग हर्षीला फोन लावून की फोन कट नको करू म्हणून.
हो ना. नाही हर्षूचा हर्षूचा नंबर ग्रुपमध्ये आहे ना?
ह आता ते घ्यावं लागेल त्याच्या ते एकक ऍड करावं लागेल आता
हो तुम्हाला ते कॉफी करता येते का.
हो कॉफी पेस्ट करता येते ना.
हो तेच म्हटलं मला करताच नव्हती महिमान सांगितली मग.
अरे ते ज्या नंबरवरर जायचं त्या नंबरवर दाबून ठेवायचा नंबर ते
आलं आलं लक्षात आलं ना मग.
हा पुन्हा इकडे जाऊन मग त्या नंबरवरर क्लिक केलं पेस्ट. केले कि ते आपआप नंबर येते. हो ते उजताईला समजत नव्हतं उज म्हण तुम्ही एक वही घ्या म्हणलं वहीर सगळ्याचे नंब्र लिहून घ्या.
हा हा
आणि मग लावत जा म्हणलं.
मी तेच विचारत होती विजू ताई ऍड झाली का म्हटलं.
हो हो झाल्या ना.
हा. उजुताईशी तर बोलायला टॉपिक पाहिजेच नाही एक टॉपिक चालू झालं की चालू
अमृताचा फोन सकाळी म्हणे मी करते म्हणे. आणि मंग अमृताचा कट झाला फोन म्हणजे ती फोनच नव्हता लागत.
तेव्हापासून फोनच नाही लागलेत मग दुपारपर्यंत वाटते.
हो आणि मग मी दुपारी थोडं सांग टाकलं होत रात्री कशी ऑर्डरवरून.. बारा साडेबाराला आले मग तोपर्यंत जागीच होते. एक तर बाहेर असले की झोप येत नाही ना.
हो हो हो.
मग दुपारी जर असं कस तरी होऊ लागलं. मग मी थोडस पाठीमागच्या खोलीत आंग टाकलं, श्रवण होता समोर बसलेला. मग मी त्यान फोन हातात घेतला. मम्मी मी पाहतो म्हणे. मग त्यान पाहिलं, मला म्हण मम्मी तुला टास्क आला म्हणे.
अरे बापरे! चला बरं झालं ना.
त्यान, म मी त्याला लावला फोन म. तो बोललं दहा मिनटं. मग त्यान त्याचं पाहिलं त्याला पण टास्क आला.
अरे बाप रे!
किरण भाऊचं पाहिलं, किरण भाऊला आला.
चला बरं आहे. तुमच्या तिथच्या तिथं तुम्ही तिघ एकमेकाल बोलू शकता.
हो तिघाला एकमेकाल लावू शकतो आम्ही. आता मी पुन्हा एकदा आता श श्रवणला लावता आता फोन. आता मग झाले माझे पाच कॉल पूर्ण होतात.
पण तुम्हाला येतील आता दुसऱ्यायचे.
हो ना.
श्रवण बी तुमाला करील ए काय
हो श्रवणल म्हणलं आता. नाही आ यायने केलं मला. यायच एकच झाला. यायच्या आता चार राहिले अजून.
हो का? हं हं. मी लावील किरणले.
हे म्हणतात ते तुम्हीच बोला. माह्या माग नका ते लचंड लावू म्हणे. तुम्हाला काय बोलायचं तुम्ही बोला. मी काय बोलू म्हणे, माया माग लावून टाकलं म्हणे, घरान म्हणे.
मी म्हणल आता कशुला लावायला लावा लागल. कशूला बोलायला लाव लागल.
हर्षुला बोला लाव लागेल. हर्षु मशरूमच करते ना. बटर मशरूम, ते ऑस्टर मशरूम, हा, ते कर
करते ते.
ते त्याच त्याने फार्म लावले नाही.
कुठ लावला मग?
अ ते मित्राच्या अं अ ब मी मित्रां ते दोघं मिळून कोणत्या तरी शेतात लावलेलये.
हो का?
हो. नाही शेती नाही. त्याला फक्त थंड वातावरण पाहिजे, आणि अं, क क कुलर चालू पाहिजे, म्हणजे असे बारीक फवारे पाहिजे. त्याले एकदम पाणी बी नही पाहिजे. पाण्यान लगेच खराब होतात ते.
आण मग ते पेरताना समजा लावताना काय लावं लागते?
ते त्याच काही माहित? कान की अशा मेन कापडात काहीतरी बिया अन असे लट कोलेल्या आहेत त्या. त्याला येतात ते फुला सारखी. अन बटर मश शरूम जे आहे ते, तो बोलावते मग बाहेरून, बाहेरगाववरून. नागपूरहून बोलावते, त्याचा मित्रन ते बोलावतात. पण मग इथं हॉटेल वर ऑर्डर वगैरे असली तर देऊन देतात मग लगेच.
अन त्यान ते मागं चालू केल त मग त्याच तस काय काही फ्रूटच?
ते पण ते उन्हाळ्यातच चाललं ना फळ फ्रूटच
हा हा हा.
आणि हा ते बंद केलं आता शरबतचही लावलं होतं निंबू शरबत चिकंजी शरबत होत. तर एकदम मस्त मसाला वेगळा जिरं सुंठ वगैरे टाकून होतात ते मसाला
हो का?
हो आणि अजून ते सलाद पण चालू केलं होत. आणि ते आमसूल आमसूलच शरबत पण चालू केलं होत.
हो का बरं झालं असत काहीतरी काहीतरी करत राहाय मला
कोकणी कोकणी आमसल होत ना त्याच त्याच ल. विडि कोकण शरबत कोकण शरबत ते चालू केल तर त्यांना आणि ते इतकं मस्त लागते ते कोकम शरबत खूपच मस्त
माझं या पिरियडमध्येध्ये येनच नाही झालं नाही आ आली असती तर मस्त झालं अस.
हो हो.
त्या दिवशी अ कशुला आली एका दिवसात. म्हणजे रात्री आली ती अकरा वाजता, अं सकाळीच चालली गेली. सात वाजता आलतीन कश
हो हो कशी आली होती मला सांगितलं होतं आता रात्री दहा वाजता. चाले सकाळी त आता आपली काही भेट नाही होत हा.
नाही ऑर्डर ला आली होती तर ते लोक म्हणे की इथं मुकाम करा तुम्हाला दुस करून देईपर्यंत तुमच्याकडे जर गाडी असली तर मला नेऊन सोडा मणे आत्याकडे
हा हा.
मग तुम्ही घ्यायल या म्हणे तुमचा एकदा हॉटेलचा खर्च बी असते म्हणे मी माझ्या आत्या घरी पण जाऊ शकतो म्हणे.
हो बरोबर आहे तेवढं बरं आहे ना भाई. हो ना अजून ती एकटीच होती का दुसरं होत.
नाही हेर आर्टिस्ट राह ना सोबत
आं.
हे म्हणजे केसाची वेणी घालणारी एक पोर्वी सोबत असते.
हो का हा हा ती होती का सोबत
हा मग एकटी जण होत नाही ना मेकअप पण तेसारचं पण
हो हो हो बरोबर आहे ना मग
हम्म.
ते बरं आहे आपलं इथ्थेघर आहे. त्यांच्यामुळे काही टेन्शनच नाहीय तथ कधी ऑर्डर ल आली. यच आहे म्हणा माझ्याही घरी एखाद्या दिवशी मुक्काम केला तरी चालते ति
मग काम होतच नाही सहसा आता रात्री मी काल ऑर्डरले गेली सका सकाळचं लग्न होतं सकाळी कि कि बारा वाजता तर पानवाट्याच झाल्या सकाळी पानवाट्या येत म्हणे. त्या झाल्या म्ह अकरा वाजता सपना ताईचा फोन यायला पण मी रेखा ताईसोबत आता सतना आता फ्री झाल्या असतील आता त्या फोन करायल्या मला
मग आता ते अ हे केलं काय म्हणतात त्याला अ पानकाच खूप शिरा झाला मग त्याच्यानंतर लग्वी होत. ते लग्न बी खूप हुशार लागलं म्हणजे सातचं लग्न लागलं.
हा.
मग त्याच्यानंतर पानवाट्या
हो ना.
तुम्हाला बी फोन यायला का कोणाचा तरी
मलका नाईक
माझ्या याच्यावर वाजायला काहीतरी खूप वेळा वाजायला ते चालूच आहे फोन येनं. अम पान वाटायलाच त्याला किती साडेबारा वाजले एक तर सकाळी नाश्ता करून गेलो आम्ही साडे नऊ दहाला
ह
मंगत खूप भूक लागली मग ती म्हणे मम्मी आता लग्न झालं म्हणे साडेसातल आता पानवा- सप्तापदीला खूप उशिरा येते नवरी. तुम्ही असं करा म्हणलं मी जाते म्हणलं घरी आणि श्रवण- तू जाय म्हणलं हॉटेलमध्ये जेवण करा.
हा हा.
एकशे साठ मध्ये आमच्या इथ अनलिमिटेड थाली राहते.
हा हा.
जे खायचं ते खा एकशे साठ रुपयात.
तिथंच का वाशिम मध्ये?
हो.
हो का आणि काय काय रेसिपी मग तिथ.
सगळं राहते भाजी राहते पोळी भाज्याच राहतात चार भाज्या राहतात दोन वर- राहतात भातामध्ये बी तीन चार प्रकार राहतात खिचडी म्हणजे- दाल खिचडी राहते त्याच्यानंतर प चांगला भात राहते पांढरा. जिरा भात राहते. अ पुरी राहते पोळी राहते स्वीटमध्ये वेगवेगळे्या- अ हे राहतात कधी गुलाबजामुन कधी काही- हो म्हणजे पूर्ण थालीभर राहते ते बी अनलिमिटेड पापड पण किती वेळा घ्या.
ह हॉटेल मग कोण्या ठिकाणी?
अ आमचं जे दुकान आहे कमर्शियल ना त्याच्या समोरच आहेटल चिंतामणी.
हो का चिंतामणी.
हा. पापड पण जेवढे लागले तेवढे घ्या पोळ्या पण जेवढ्या लागल्या तेवढ्या घ्या.
चांगलं आहे मग आता वाशिम ला आलं म्हणजे जाऊ एक वेळ.
हो जाऊ ना.
हो. माहित आहे मी- मी सहसा म्हणजे हर्ष तर नेतच नाही म्हले न्यायचंच नाही तर महिमाच नेते.
हम्म हम् ह
त्याच्यामुळे मी खूप कमी जाते बाहेर मला जावटते असं
हो का नाही जायचं मसरात एकशे साठ म्हणजे काय काहीच नाही ना.
त्या आपल्या वहिनीच आहे त्या कुठंच नाही जात.
हो हो त्या त्याच- जास्त होते त्या फिराव नाही वाटत ताईला.
हो ना. आणि मला जा वाटते पोरीसोर जाते आणि खाऊन येते.
का आता आता वजन वाढलं ना आता वाढत वयात मग खूप त्रास होईल त्याला.
हम्म तेच मला आता फोन येऊ रा्यायला होता.
मला बी यायला कोणाच त एक तर मोबाईल मध्ये काही- चार्जिंग नाही पहिने मोबाईल चार्जिंग ला-
चार्जिंग असणं जरुरी आहे आणि नेट असणं जरुरी आहे बर
मी आता माय माझा मोबाईल फाय जी आहे. मला टेन्शन नाही नेटच.
ह आम्हाला की नी म्हणजे ते बॅलेन्स संपत असलं, की दोन चार दिवस माझो सध्या पैसे नसते तर मी बॅलेन्स बी नाही टाकत मग. आता पहिले बॅलन्स
ते दुकानचा मोबाईल होता ना, मग त्याच्यामध्ये नाही केलं चालू मी.
हो ना
मग याच्यामध्ये हे घरी फोन होता पडून, मंग हम याच्यामध्ये नवीन सिम घेऊन टाकलं हे.
मोबाईल चांगला होता का?
हो नवीन मोबाईल आहे, कशोचं आहे अँड्रॉइड.
हो का? तुमच्या जर एखादा सेकंड हँड मोबाईल असेल तर सांगा, मी घेतो तुमच्याजवळुन.
पाहा लागेल, का ता हे कशीचा होता हे दुकानसाठी ठेवला होता. मग त्यात दोन तीन महिने झाले रिचार्ज टाकलं नाही, तर ते कार्ड बंद पडलं. हम्म, मग ते तिनं ते आयफोन घेतला. मग, त्याच्यामध्ये मग काही करताच येत नाही, मग हे फोन तसाच बाजूला पडून होता, मग मी तर त्या फोनमध्ये काय करत नाही, याच्यातच कार
हो ना, पण मल कसं चांगलाच पाहिजे असं आपण किती काही फोटो काढले, चॅटिंग झाली तर स्टोरेज फुल नाही झाला पाहिजे, असा फोन पाहिजे. मी भारीचाच फोन वापर मल कि नाही तो, सात आणि आठ हजार वाला बारा हजार वाला त पाहिजेच नाही मले ते, जे चांगला भे ना तर मग घेऊ शकतो.
हा हा ते बाई स सजलला तर सगळं माहितीय, सजलला तर मस्त मोबाईलचं ग्यान आहे त्याला लय माहितय आहे.
आहो तो तो तर देतेच म्हणे, म्हणजे पाहून देत ते मले, पैसे देणारी मीच आहे माझं बजेट सतरा अठरा पर्यंत आहे. पण ह हर्शु आयफोन घेतो म्हणून राहिला ना, मग त्याचा मोबाईल आहे ना. तो मंग म्हणे घे म्हणे, तु थांब ला, अहो सध्याचा पाहिजे होते मला हे की नाही माझ्या जावयाच्या भावाच आहे, ते प्रतीक नाही का?
हा हा
त्याचा आहे, ते कसं आहे त्याला पण, जे सात आठ महिने झाले माझ्याच जवळ आहे. आणि त्याचा, त्याचा जो नवीन मो पहिला आहे, पण तरी पण तो या मोबाईल मध्ये काही ना काही चालूच राहते त्याचा. गाणे गिणे वाजवणे त्याचे गाणे बी आहेत भरपूर